अ
हा बर कुठे जेवलासा महालक्ष्मीच्या मंदिरात तिकड भेटलं वय ते
तेव्हा जेष्टच चालू झालता आरती हून
आरती एवढ्या वेळान होत्या.
बाराचा आत महाप्रसाद
पण सकाळी
सकाळचीच हाय म मुग. पाच आरत्या असतात.
होयं.
मग केंद्रातचं चार असतात पाच असत्यात केंद्रात पण
केंद्रात कायं हायं?
केंद्रात साडेआठ ची एक असत्या दुपारचे साडेआठ आठ एक असत्या साडे दहा ची एक असत्या संध्याकाळी साडेसहा ची एक असत्या आणि एक द रात्री आठ सकाळी साडेआठला एक असत्या नैवेद्य आरती आणि रात्री शेजारती देवाला झोपवायला एक असत्या.
आई गं वाव! होयं मला ती सांगितलीच नाही मला कसं माहित असणार.
कुठंय तुमचं?
हाय बाई मम्मी काम करायला मी झोपलोय निवांत. मम्मी जेवण केली. परत आता भांडी घासली घासायला लागल्या. तिला झोप म्हणून लागलोय ऐकाना. मी फरशा पूसून आपलं निवांत बसलोय अकरापासून टाइम पास करतं.
फोन कर
हा हा लाज वाटते का तुला? कायं झालं?
होय विचारली का काकी गेली नाही का
कोण काकी बाई
बाजूच
तिथं कुठं तूझ्या काकी?
काय म्हणु
तु पण काकी झाल्या व्हयं. तुला
तू काय म्हणतेस मगं
काकी चं म्हणतोय की
हा
काकीच म्हणतोय की
मग काय विचारायलास मला काय जेवली आज?
हम
हम्म तू जेवलीच नाही जेवत नाहीस आता जेवणारेस की नाही?
व्हयं जेवणार आहे की
गोळ्या कवा खाणार?
तू जेवल्या वर जेवणार आहे. शेवटी मी पण आता.
मी भात आमटी मठा
बाई ते मठ्ठा कस काय आवडतं तुम्हाला मठ्ठा.
खीर ते असतं गव्हाची खीर. भुका लागल्या असतील तर जेव जा
हे असलं काय मला फक्त भुका कधी लागतात पनीरची भाजी काजूची भाजी हे ऐकल्यावर हे दोन पदार्थ आणि पुरी भाजी ऐकल्यावरच भुका लागतात.
त
लक्षात ठेव काय म्हणे गोबी मंचु रिल्स
अक्षय. ची कुर्मा पुरी.
अक्षयची कुर्मा पुरी आ हा वाव लागली भूका गबसा के गबस मार खाशील. अ ह
आवडत ह. आवडते पनीर ची भाजी.
अवडते कि. पनीरची भाजी मला कुठ कोणी पण केलेली आवडते.
हम्म. आणि गणजे ए सी एस सी म्हणजे ग
मार खाणार आहेस तू आता वेगळे
लायब्ररी चा बुका. हम्म.
मार खाणार आहेस तू आता. अगं अंजली सांगाल ती.
काय सांगा.
हा पुढच्या काॉलमध्ये सांगतो आता बोल थोडस मग तुला आवडलं जेवण
नाही
मठ्ठा आवडत जास्त कास कसकाय मठ्ठा आवडतय.
तू मला ताकाचे काय पण करून दिलीस तर आवडते.
माझा स्टेटस बघ प्लीज
हम् नाय कवातर
अच्छा.
कालचा?
हम्म.
कालच बघित ठिकण.
काय होतं सां बयो.
ताईंचा होता की काय तर आणि तुझा होता अ बदल हे ज्या हे ज्या अस. सोबत जगनच जीवन नाही असतं कायत तीन कुठल्यारी गोष्टी हो त्या त सोबत जगन.
अग ताईचा स्टेटस मीच विसरले. गेलेलो की ग.
हा तू जाय बाळ.
तू पहिला ताईच सांगितलीस.
ताईच कायतरी हाय, कि होता तो पण. मला लई कंटाळा आलाय झोप आलीया जोरात. मला झोप आल्या लई.
काय म्हंटलीस.
हले
मला इथे झोपाय मिळालं तर झोप लागना ना लागली सोड अर्धा तास खरं एवढी आली नाही ग रात्री छान झोप झाल्या माझी.
हम्म ह कु जीव नको.
बोली. तुला कणी ते माझ्या काजळ देतो जरा तुला कधी नाही झोप लागली की ते जरा घालून झोप. एवढी छान झोप लागत्या नाही एवढंच अग काजळ डब्बा भर देणार नाही, हो. कढीभर देतो. ते तुला पुरतें अ महिन्याभर. अगं असलि छान झोप लागत्या फक्त ते घालायचं आणि फॅनला फॅनकडे वगत पडायचं तू कधी झोपलीस कळणार नाही तुला. आणि एकदम गाड झोप ला गाड झोप लागत्या.
हम्म
काय म्हटलीस.
आमच्यात काजळ घालत नाहीत‌.
थाम करतो दुसरा कॉल.
हम्म.